हॅलो हम्म काय चाललंय
जेऊन खाऊन काय झोकतायबिकताय का नाहीय
नाही आई झोपत नाही आम्ही दुपारचं
आा
आम्हाला काम असतात?
काय घंटा काम असत्यात निवांत लोळुन लोळून कंटाळा आलाय म्हटली तरी काय? कामाश
पिक्चर बघायची कामं असतात.
आा
पिक्चर बघायचे काम असतात.
पिक्चर बघायची कामं असतात वय
हो
चांगली गोष्ट आहे.
दुपार झोपली की रात्री झोप नाही याते झोपत नाही.
नाही त्यांा नाही लोळून लुळून कशी झोप लागल बरं
नाही तरर काय
अ जरा जरा सकाळ संध्याकाळ कुठे तर वॉकला जात जाव म्हणजे जरा फिरून चिरून चवाय लागेल ना आह
तुझ्याकडे येत आणि रात्री तिथं वॉक म्हणून इकडे येतो असं करतो.
हा तस करा सकाळचा वाक म्हण तिकडे यात संध्याकाळ जवब म्हणून परत घरला हा गर्ल जायचं चांगलं एक हग आहे.
तेच की
हं आयडि चांगली आहे क नाहीवलड
मीच काढल्या.
हो तेन ग मी सांगत ना तुला वाकला जा म्हणून मग तू म्हटलीस इिकडे द तिकडं दोनो कुठं जायच ते तू ठरवलीस काय करायस ते मी सांगतो ना.
हा म्हणूनसतू तुला फोन करतेय तुझ्याकडे आयडिया काय ढीग असतात.
प्रत्येक गोष्टीवर
म म्हण जिथ प्रश्न ना संपतात तिथं तुझ सुरू हो.
तलू दे बुद्धी त्यामुक टीचर आपण
नाही येतच की
पाटेकरचा डायलॉग आहे माहिे काय पिक्चर भेटे तू पक पक पकाक. त्यात काय डावला काय सांग ना पटेकरता.
काय आता एवढाट्रन झाला त झालं खरं तू सुरुवात कर म्हणजे आठवते.
आयुष्य हे खूप सुंदर आहे आणि मी ते आणखी सुंदर बनवणार.
बर. आजूबाजूच्या सगळ्यांची बनवण.
हा सगळ्यांच बोलण सगळ्यांना जंगलातच राहायला घेऊन जाणार. दोसक्याला तव न
काय झालं की लगेच झाडाचा पालक तोडायचा
लगेच हा पाला थोडा खावायगलं मरलं त्याचा संबंध. पाला खावायन जागा विशेय संपला. जगलं जर चांगलं झालं म्हणाय विचार यायला तर मेला दोन्हीकडन पण आजार भरा होते.
होय तेच क मेला तर त्याची वेळ झाली होती म्हणा.
संपला विषय होय ते टायमिंग संपलेल. रिचार्ज सपला म्हणायच तो गेला.
हम् आपण आपल्याला काय खाच.
हा आपल्याला घ्यायचं नाही आपण आपण नुकतं सांगाचं काम करायचं.
त्या अंगावरच झटकायचं नसतं.
हा ते लावून फिरायचं निवन कलाना धर द्यायचं नाही आपल्याला
ह.
हम्म.
मल.
बर आणि काय?
ह.
निवांस खतरनाक आयुषय तुमचां निवांस
हह आताचच आहे नंतर बघ.
म्हणूनच म्हणा राव तुला लैन मात राू नको काम करत राहा. आताला निवण राहिलं की नंतर ला कामं लागतात.
नंतरले काम लागतात ते एक डायलॉग माहितीय. तुला पहिले पाच वर्ष काम केले की पुढचे पन्नास वर्ष निवांत बसून खाताय.
नाही नाही नाही ते अभ्यासासाठी आहे ग. पहिला हे पाच वर्षता हा.
म म तारामच करालाय की
मण निवांता त तुला आता तुळ नंतर न तापून
हम्म खरत असं काय नाही आहे वेकेशन चालू आहे म्हणून
होय.
हम्म आता झालं ग पुढच्या महिन्यात ऍडमिशन होईल.
हा.
म ते चालू.
अ मग अभ्यास चालू.
अभ्यास चालू.
मग वेळ मिळणार नाही हे की नाही
होय कसं वेळ भिडणार सकाळी कॉलेजला जायचं रात्री यायला सहा सात वाचणार
हम्म येऊ खाऊ काय पिऊ काय अभ्यास क करू झोपू कावा
आहेय
मग पिक्चर कवा बघू लागलेल्या सवयी सगळ्या घालवू कस काय
पिक्चर पिक्चर बघायचं टेन्शन नाही आहे आळच जाईल का सांगातला
आळस तर हा ते महत्वाचं आडच काय जाते थडं येऊन जाऊन ट्रॅव्हलिंग मध
हम्म उओलट अांज राहील आधीच वैतागला असते
आह
गाडीत न या जावा
जयसिंगपूरला जा मग काही लांब नाही ना
हम्म तरी पण ते गाडीचं मिलणल तरी आणि य
ह कुठे स्टँड स्टँड बसच आहे ना
स्टँड पशीच आहे हम्म असं माझं घर ते एसी कसं होतं तसंच स्टँड पासून कॉलेज तेवढं अंतर आहे
त्यांॅनच्या मागं बिघाय काय कुठे
हम्म माग
हम्म
खरं थेटच आहे त्याला पण असं माग म्हणजे असं आणि रस्त्याला सगळी दुकानं आहेत
होय माहितीय आहे त् का जयसिंगपूर का चीन मध्ये नाही हा माय्यन म म्हण जर जशन पजत
हा
हम
नाही सायबरला ल हे पडला असतं मग
ते लांब पडलं असत येव्हा जव आहेय थोडं गाड्या पण तुला ते बदलाबदली करत कराय लागतो गाडी
त्याच्यात साठी हम्म आणि वेळ झाल्यावर परत आणि मग आणि पंच्याहत्तर टक्के हजेरी व्हायलाच पाहिजे तर आता टाइमिंग ला मध्ये जायलाच पाहिजे
हा
असं सगळं आहे
आज प च राय तती
हा
चरा नाही आ जवळ जवळच जाणार अस तड कॉलेज एसटीचा तापत नाही
बरं
हो जा ना
का बोलू तोला
अगं मी एक पर्याय सांगित जवळच्या जवळ झाला त मला काय बोलाय मी तुला मग ते तुला म्हटलं का नाही इथेच राहायची होती जवळच्या जवळ बरं झालं असत असं
हम्म
त्या त्या घरात मातं कोण आहेत म्हणा
तस होत कुठं मी दिवसभर थांबणार होत तसं पण
नाही नाही जण रात्री तर असायला पाहिजे एक रात्री जाणार एक दिवसाात जाणार
हा
म आणि,
काय नाही, निवांत तुमच्याकडं.
आमच्याड काय, आम्ही आहे की आम्ही काश्मीरमध्ये ऑलवेज, कायम बर्फ पडत असतोय त, आमचं हा बर्फळ प्रदेशांत आहे आम्ही,
होय भारी आहे,
हा,
आनी, आम्ही पाणी पडत हित आहे,
पाणी पडतय तिथं,
होय,
काय ते, काय चेहरा पुुंजी
कंटिन्यू पावसात,
बर,
हय,
मग, काय नाही बघ निवांत,
भगवान लवकर, कॉलेज चालू होऊदे,
होय लवकर होऊ दे, तुझं टेन्शन लवकर जाऊ दे सारखं फोन करायचं,
फोन कराच, देवा गणपती बाप्पा इ बार, प ह लवकर कॉलेज चालू कर बाबा, हा नुसतं, आणि, आणि, आणि, आणि करत मी रस्त्याने फिरीन आणि कोण पण भेटले, काय, काय, काय झालंय बर आहे.
चेन काय काय ते पण बड, बड, लागलंय, हा असं बडबड बसायची पाळी, येईल नंतर हाई कणी नाही, हे मला खुळ लागत नाही, माझ्या एवढं फोनवर काय बोल शील तू,
अ मग कशला, लोड घ्यायलास बोलली की,
लोड म्हणजे कसं आहे, त्यावेळेला फिरत होतो त्या वेळ मी, फोनवर बोलत होतो. आता कसं कामात असतो ना,
मग ते जुन्याच सवयी जरा, आठवल्यावर आणि अस समज आणि बोलायचं, एवढं काय,
होय मग, स्टेटस ठेवलाय बघ आजचा स्टेटस बागीतलास कायआमच्या शाळेचा,
हा,
तायडी ला दाखव, शाळा बघ म्हणव तुझी, हा तिज पण शाळती, होय, होय, होय, तीच आहे शाळा, तिला विचार हे कुठली शाळा म्हणायच, ना यान ठेवलाय स्टेटस,
अ, सोडतच नाही, मोबाईल दहा वेळा तेच- तेच बघत असतय, म्हणून मी ते, एकदा पण दाखवत नाही.
हा,
आता सोडतच नाही, की आता कुठला फोटो दाखवला कणी घेत्या, झूम करते त्या बघतत्या, अग हे बारीक का होना बारीक गेली की. असं होतय, तसं होत काय दहा वेळा तेच
बघाल बघ आणि,
हा, सारखे- सारखे तेच करत बसते होय.
तेच करत बस्त्या, ते कोल्हापूरला गेल तोकणी, तेंव्हा तुमचा फोटो होता रे, तिघांचा ते होता माहितीे काय?
कुठला?
तिघं जण उभारल्यास उभारल्याला बघ - तू मावशी मम्मी -
का माहित बाई -
हा ते तुला पाठवतो तो एक काय परत मावशीचा तुझा टीव्ही जवळचा - टी व्हि च होती वाटत -
अल्बम वररला यांच्यातला आहे तो मिरजेतला आहे तो -
हा मिरजेतलच की-
हा
सगळं फोटो ते काढल्यालो रे आणि मग दाखवलतो मम्मीला - त्या त सोडतच नाही मोबाईल दहा वेळा एकाच-
तेच बघत बसल्या होय -
होय मावशी नाही मम्मी तर - चेहरा जरा बदललाय म अशीजध जरा बदलला कारण तू आहेस तसाच आहेस.
अरे हा आमही बदलात नाही हो आम तोंडाानं मनानं पुढणं मागणं सग कर ना बदलत नाही आपल्या
हो तो तो वाट्ट बोलतच का म्हणून त्याला जास्त फगवते
अगे मी मुगवायच समर का जस आहेच आहे आता माझं लहानपणी गुडोज बघितले असतीलील त्या ते काय म्हटत पिंकीचा माझ्या सायडीचा आणि अनेक ज मोऱ्या आणि जेवणा म्हण त्या दोघांचा
हा ही बघितत
हा हा मग त्यात पण बघ मी असाच दिसतोय हत पण बघ मी असाच दिसतोय हा असाच
तर म्हणलो ना मी खर खर हे बोलायची काय गरज होती काय
कागाय लागते हो
अ
अ सांगाय नको -
तो हे बोलणार म्हणून मी मुद्दामून म्हणल तूच बदलला नाहीस -
अगं मी बदलतच नाही कवा बदलोय काय सांग मी -
हम्म
मी माझ्या मतावर शब्दावर ठाम असतोय त्यात पण कव बदलत नाही
ह होय हय
खाल ना
होयच की
हा फक्त काय असेल ते समोर समोर सांगायचं मघारी बिघारी हे बोला तेव बोला असलं नाही
तसला का नाही
हा असलं काही नाही चिरपुक काय चालत नाही आप काय असेल ते समोर समोर
डायरेक्ट शेवटच काटायचं
शेवच विशेषंडाकाल आजी मल तेव बघल काय ते ते तर पूर्ण
हो
आणि काय मगवण
ब
काय चवी चवी ह
हा हम